हॅलो. काय प्रॉब्लेम आहे मी तिकडल हा ऐक ते काय. ऐकू येतेय काय येत येते. आ
तुलाही आलंय काय.
येते.
हो.
येतय का.
आता ह कि तुवा कोल चालाय म्हणायच.
काय आज घे तू.
हा.
पण आवाज तर टायला लागलाय मी जातो थांबा बाहेर जरा. हे बाहे ना तू. बसल्या ठिक हा येत व का आता.
या लागलाय ब आता.
हां बोल.
कुठल्या कोपऱ्यात बसलेलेस व.
तिकडच्या आमच्या खोलीत होतं ग आता पप्पांच्या खोलीत आलं.
भार आहे ब ना क कुली तिकुली आम्ही ह्या सोपतात ना त्या सोपतात.
हम्म बोल.
का
का म्हजे बोलग.
ह तुमच्या तिथी कोणती एक्झाम ट्राय करायला ला गं.
म्हणजे असंच की आता तिचं. झालंय त्याच्यामुळे त्यात ज्या निघलत्या गव्हर्नमेंटच्या.
त्यात कस.
सोड मला जास्त का सीएससीत माहीत नाही. त्यात की गवरर्नमेंट इंजिनिअयरिंगच्या ह्याच्या पण. त्यारीत्या काही कुठल्या कुठल्या त्यांच्यातल्या निघतात त्या.
ओके ओके.
अर.
माझा घरातचुसता. तुम्ही सगळे आहेसा म तिथं का.
इंटर्नशिप पण करते अ ग.
हा.
हम्म.
न्मा बस तिथं कवा्हा ला जायचं मग
आणि घर काय वत नाही का अभ्यास म्हणून तिकडच करते
होय ते तर मा
आता मीच किती दिवस आलेय बघ तिकडनं तिकडं फिर तिकडनं नुसतं त्यातच आहे मी.
खब
काल पण गेलेलो झाडा झाड आणायला.
आणलासा.
तिकडच होय.
कसले कसले आणलास.
गुलाबाची सात आणल्या आता.
डझन आणशील का नि सात बास.
अगं ऑलरेडी होतीत जे कलर नव्हतं ते आणलंत ग.
कसले कसले आणल्यास.
ह. गुलाबी कलरच आहे काय अशी मोठी एकदम मोठी गुलाब नसतात काय.
हा.
तसली ग गुलाबी कलर एक हाय आणि. एकदम असं. व्हाईट कलरच आहे पण मधी फक्त सेंटरला अस बेबी पिंक आणि साईडला व्हाईट कलरच तस तस दोन आणल्यात. आणि आबोली कलरचा एक आहे आणि पिवळ्या कलरचा एक.
आणि बटण गुलाबी काय. ते फुलतंय खरं त्याला गुलाबाची फुलं छोटी छोटी लागतात. तसले एक आणले तसले नव्हत. का आमच्या इथं नाही एकदम डार्क रेड कलर आहे मस्त आहे कलर. आणि अजून एक काय ते आबोलीमध्ये खरं नॉर्मल गुलाब आहे जे की. सहसा घालतात डोक्यात वेनिला वगैरे. तसलं ते नॉर्मल गुलाब आहे आणि ब माहिती सोनचा प्यायची.
सोहन साहेबची किती ला बसली किती
हा. दीडशे रुपयला एक ग.
आणि गुलाब.
गुलाबच
कितीे.
पन्नास ला एक.
बाई मी परवा सत्तरला आणल्यात गुलाबची आमच्या इथं निपपाण इथं राम मंदिर आहे तिथं मिळतात तिथून आणलंत आणि तिथं स. त्याच पण दीडशेला होत. जराश उंची आहे ते अडीचशे ला आणि छोटी उंची आहे ते अह दीडशेला
हम्म तसंच होतं हाईट वरतीच होतं त्याचं पण आम्ही लहान साईज मधलंच घेतलंय म्हणजे इथं कसं पहिला कुंडीत लावायला येते न
मग तुम्ही कशात लावणार याचं गुलाबाचं जमिनीत काय ह्याच्यात
नाही नाही पहिला सगळे ती असं त्यांनी साईज सांगितल्या त्या कुड्यातनीच लावणार आहे मग तशा आणल्यात काल तिथनं दोन. आणि आ दिशा पण होत्या
मग त्यात लावणार आहे आणि मग थोड्या महि थोडं महिने झाल्यानंतर त्यांचं जरा वाढ झाली का नाही मग त्याची कुंडी तरी बदलणार नाही तर मग डायरेक्ट जमिनीत लावणार.
जागा हव तुमच्या इथं
जागा भरपूर आहे.
तू काय माहित बाई
ह बाळ आमच्या घराकडन आलीच तर तुला सगळीकडन झाडं झुडपच दिसणार आहेत सगळी. फळांची झाडं फुलांची झाड मसाल्यांची झाडं पण आहेत.
काय लावलायचा मसाला
मसाल्यात तमालपत्रीचा हाय दालचिनीचा हाय अ आणि काय ह बी ते वेलदोड्याच हाय.
हा
लावल्यात असली म्हणजे आम्ही कणी दरवर्षी एक झाडवाला हाय त्याच्याकडनं आम्ही घेतोय झाडं फळांची वगैरे ती लई वर्षापासूनचा आहे बा तो माणूस त्याच्याकडनं दरवेळीच घेतात ते आता फक्त आम्हाला फुलांची झाडं पाहिजे होती आता पावसाळा या लागलाय ना जरा जमीन आता जरा वल्ली होती या त्यात लावायला आणि इथं पुढं जरा जागा मोकळी आहे ग घरासमोर आणि सोनचापा लावला की कस आता पावसाळ्यात दरवळणार बघ दोन तीन महिन्यात फुलं वगैरे येणार म्हणून सांगितले.
लगेच इत नाही सोनचाफ्याला फुलं
दोन तीन महिन्यानी ग, कळ्या हाईत बाळा ऑलरेडी उमलल्यात त्याला
हो
हा मग ते कळ्या बघूनच आणल्यात मग ती आता एक हा आलो थांब. एक काय ते जरा उमलायलाच आलय मग ते थोड्या दिवसाांनी आता लावलं का नाही येणार त्याला बघू म ते आता आज संध्याकाळ म
मोगऱ्याचं लावानायचं तुम्ही
मोगऱ्याचे ह त आ देशी बोलते का लावतो थांब. ती मसाला कणी वतला हम तिळा मगून मिक्स करावय नको ती तशीच बरणी मिक्स करा म्हण सांगायला व्हय, लावतो थांब. हम्म लावतो.
आई शप्पत
मोगऱ्याची, शेवंतीची जास्त जास्वंदाची, गुलाबाची थो हा होय ते झालं की कट गुलाबाची थोडी, आधीची परत अ आणि कसली कनेरीची फुल्ल हाईत, स्वास्तिक भरपूर व्हरायटी आहेत बाळा.
हाह मला फुल लय वेळ आवडत मी पण लावल. थोडे थोडे घर आमच्या दारात सगळं सिमेंट भरले र आहे पण लावायलाच येत नाही कोंड्यातच लावायला लागतात
त्याच्यामुळं कनी पाठीमागच्या साईडला आणि दोन्ही साईडला क सगळी फळांच्या आहेत आणि समोर सगळी फुलांच्या आहेत
हा
आता समोर माहितय उबराचं जांभळाचं झाड पण होतं का नि या आताच्या ह्या एका वेळेस का नाही जांभळ पण लागलीत माहितीे काय घरासमोरच्या झाडाला पराता जवळच शेत आहे तिथं करवंद करवंद लागतात करवंद पण लागलेत ह्या वेळे म्हणजे दरवर्षीच लागतात सथडं पाऊस पडला काय का तिकडे
होय पडला थोडासा तिकडं
हम्म ह् हाय आता पण बारीक सुरू आहे रात्रीला पण होता हम्म
झाडं लावा म्हणजो आवडतं आता पावसाळ्यात नाही जगत्यात पण अगं सगळी
होय
कुठली पण झाड लावू शकतच
होय तीच आता लावणार आहे सोड बघू दुपारी काय हा नाही अजून का आणल्यात
हा हा त्या असून चागल नाही स
हा
जास्वंद
जास्वंद हाईत
ते क ते नवीन मिळत नाही काय असं ते एकदम डार्क ते नसतं बघ
आमच्या इथे कोणताही माहीतीय गुलाबी कलरचा आणि लाल कलरचा हाय
हो
बघू मग पुढच्या वेळेस गेल्यानंतर मग दुसऱ्या कलरचं तिथं गेलेल तिथ पिवळ्या कलरचं एक होतं पांढऱ्या कलरच आणि बेबी पिंक कलरचं पण असतें ना
हो
बघू ते पुढच्या वेळेस गेल्यावर आणाईल आता
हं
पाठिमागच्या साईडला थोडा जागा आहे सोड झाडं लावायला आता फक्त पुढच्या साईडला आणलीत गं पावसाळ्यात कसं मेन मला चाफ्याचं पाहिजे होतं माहितीय काय मी लई बघितलेलं चाफ्याचं
थोडं छान होते आणि एकदा लागाय लागली नाही ऐकत नाही
मला आवडतय चाफा मी कोल्हापुरात विक कधी घेताय माहितहाय चाफ्याची फुलं
आमच्या इथं पलीकडच्या गल्लीत एक झाड आहे
घालत नाही सोड नुस्त घेऊन ठेवायचं
तसं मला मोगराच आवडते मी
हम्म हम्म ह्
किती ब
झालं दोन मिनिटं आहेत
हां
एक कॉल गेला बं मगाशी
तर काय बोलातो मी ऐकू ये ना
हम्म असूदे घे आता
अजून किती
झालं
काय झालं?
झालं की पाच!
नाही पाच कुठं झाल्यात गं?
होय.
चार झाले.
दोन मघाशी झाल्यात
हो.
त्यांच्या नंतरचा कट झाला म्हणजे तो गेला एकशे पंच्याहत्तर सेकंदच बोललो. म्हणजे जे म्हणालीस नाही ऐकू यायला नाही ते! तो एक चौथा आणि हा पाचवा तो तरी पण धरत्यात गं. काय म्हणजे असाच कट झाला तरी पण हे होतंय तो.
हा! माझं पैसे कुठे येतात?
अग असलं बो
सॉरी, ते नव्ह इन्कम किती आहे गं तुझा मंथचा?
अजून तरी काय नाही बाई झिरो मी शिकायला, लागलोय आता कुठला काय इन्कम शाहणे.
तरी पण ना मला दोन हजार पाच पाच हजार हाय. पाच हजार हाय म्हणं की तुझा.
अगं ते घरातली देतात तो गं.
घरातले पाच तेवढं देत्यात.
ह्याच्यांपेक्षा जास्त होतंय.
भारी आहे तुमचं!
होय भारी आहे काय भारी शाहाणे आहे जातोय पैसा नुसता ढिगांण आणि
एवढं देऊन आणि काय वाईट आहे ग तुज?
कमी पडत्यात तिथं तुला काय माहिताय? हे पण कमी पडत्यात रूमचं आणि मेस द्यायलाच हेहुतंय आता आणि वाढवाय लागल्यात माहिताय ती.
कितीय रूमचं?
रूमच दोन हजार आहेत पण ती म्हणती वाढवणार अजून!
एकटीला?
हा त्यात मागच्या वेळेस का नाहीेत ना लाईट बिल पण आमच्याकडनंच घेतलं माहित आहे.
काय गांडवाईला लागलीय की ग!
एकतर आम्ही दुपारच नसतोय पण आमचं सबमिशन वगैरे सुरू होतं काय! आणि सकाळी लव कर जाणार, संध्याकाळी ज्युरी ते नणार ना आमच्या मग संध्याकाळी सात साडेसात रूम वर ती येणार काय
हम्!
ते पण आल्यानंतर कंटाळा आलेला असतय माहितय ना? हातपाय धुणार आणि झोपणार मणे लाईट बंदच की कुठं काय आम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करायला लागलोय तवा आमच्याकडनं बिल घ्यायला.
किती येतय?
किती म्हणजे असं जास्त नाही सोड पण एकशे वीस रुपये घेतलं ग प्रत्येकाकडनं. पण नऊ जणीकडन एकशे वीस म्हणजे बघकी त्यांचं लाईट बिल आमच्यातच भागलं आणि मग त्यांचं काय मग
आता त्यांनी माहितय त्यां च्या मुलग्याच्या रूम मध्ये एसी वगैरे असते तो चोवीस तास सुरू ला टी व्ही त्यांची चोवीस तास सुरू फ्रीज त्यांचा त्यांचं एवढं बा त्यांचा जास्त खर्च होता ग तरी पण बघ क आमच्यातनच भागलं सगळं त्यांच! आणि त्यांना अस काही बोलू पण शकत नाही. बघू बाई आता ते काय सगळी सगळीकडेच वाढाव लागल्यात म्हणते आता. मामी पण वाढवणार मामी काय बोलणार सांग.
द्याय लागतातच कवढं आहे तेवडं.
हम्म आणि मेस पण वाढवाय लागल्यात माहितय.
किती वाढवलात.
मेस बावीसशे होतात आता आता आणि तेवीसशे चोवीसशे करणार म्हणायला लागल्यात.
दोन टाइमचा.
होय. आधी कसं होतं आमचं बावीसशे आणि मुलांचं पंचवीसशे असं होतं. खरं मुलं मुलींच्या मनां जास्तच खातात की म्हटल्या त्यांचं वाढवायला काय हरकत नाही ग.
हो
आम्ही हारून फिरून एक चपातीने जराशा भात करणार आणि एवढं पैसे देणार. बघू बाय तेच आणि काय होतय.
किती वेळ झाला ग.
हम्म झालं चालत ठेवतो मी हम्म.